का आवाज तुम्हाला? हो येतोय हो हो ये तोय येतोय अगदी छान येतोय आवाज.
हो मग आपण आज हे ना अ वाहनांबद्दल बोलायचं म्हणजे जे आपण प्रवास वगैरे करतो, ज्या वाहनांनी करतो त्याच्याबद्दल बोलायचं?
हो बोलूया ना ताई.
हां बरं बरं ओके हां तर वाहनांचा म्ह म्हटलं तर पूर्वी कसं होते की हे काही बसेस पण फारशा अगदी क्वचित म्हणजे माझ्या लहानपणी जे आठवत ना मला. खूप कमी होत्या बसेस ते पण शहरात वगैरे असाय च्या जास्त खेडेगावात अगदी ए एखादी बस यायची. म्हणजे दिवसभरात एखादी त्या बससाठी बिचारे सगळे वाट बघत बसायचे केव्हा बस येईल आणि मग जाय च म्हटलं तर मग आपली बैलगाडी असायची त्या बैलगाडीनी त्या हा स्टेशन पर्यंत जावं लागायचं म्हणजे दुसऱ्या गावाला. सकाळी सकाळी उठून त्या बैल गाडीत बसायचं आणि जायचं त्या स्टेशन पर्यंत. असं होत हा तेव्हा म्हणजे खूप खूपच म्हणजे असं सुविधांचा अभाव होता सुखसोय जास्त नव्हत्या तेव्हा हं पण हं.
हा.
हा पण आता कसं झालंय की आता घरोघरी गाड्या आलेल्या आहेत. जो जो प्रत्येकाच्या घरी गाडी असते शहरामध्ये अ. खेड्यात पण नाहीे अजून एवढ्या गाड्या हा आणि हम्म आणि नंतर हे आहेच आपलं बस हे. अ नंतर ट्रेन हाय रेल्वे हाय. अं. विमान ए. हेलिकॉप्टर ए. असं. म्हणजे तुम्हाला ज्याच्यानी जायचं त्याच्यानी जाऊ शकता. प्रवास करू शकता असं.
आता प्रवासाची म्हणजे कोणती साधनं नाहीत असं नाहीये. आणि जवळ जवळ काय झालं माहितीय का आता? सर्वसाधारण जरी झालं मध्यमवर्गीय जरी झालं ना? तरी त्याच्याकडे टू व्हीलर आहे. टू व्हीलर असतच. आं जुनी पानी का होयना - फोर व्हीलर असते. तुरळक कुटुंब झालेत की त्यांच्याकड गाड्या नाहीयेत. टू व्हीलर आहेच. टू व्हीलर घरोघर आहे. पण फोर व्हीलरचा विषय आला तर काही काही घराने- शक्यतो असतेच. पण आता मी पण सांगते ना पहिला म्हणजे तुम्हाला सांगू का? सुख कर- प्रवास हा जो म्हणाला ना? तर तुम्हाला सांगत त्या प्रवासारखी मजाच नाही. जो लहानपणी आम्ही- प्रवास करायचो. टांग्यामध्ये, बैलगाडीमध्ये आपण म्हणजे आपल्या काळामध्ये- ते लहान, लहानपणच आहे ना? तर आम्ही- पण म्हणजे असं नाही का माहेरीे होतो ना आमच्या? तर म्हणजे काय होतं? आं. आपलं म्हणजे सकाळी नाही का शाळेमध्ये जाताना आम्ही काय करायचो? त्या टांग्यावाल्याला एक रुपये द्यायचो.
आणि- एक रुपये देऊन आम्ही त्या शाळेपर्यंत त्या टांग्यामध्ये बसून जायचो. म्हणजे इतकं छान तो प्रवास होता ना? म्हणजे छान खूप छान वाटायचं म्हणजे- ते बाल पण वेगळं होतं. आणि कुणाची बैलगाडी शेतामध्ये जाणारी किंवा गावात- - कडे. आता- पहिल्या गाड्या वगैरे नव्हत्या. म सायकल असायच्या. सायकल असायच्या त्या मग - च्याकडे आपल्या कुटुंबामध्ये. एक जणाकड कोणतीतरी एक सायकल असायची. मग सायकल वाला जो माणूस असायचा- तो कुटुंब प्रमुख आणि तो सायकल घेऊन जाणार असं. पण जेव्हा नाही का? गावाकडे गावातून कुणीतरी बाजारला वगैरे कुणी चाललं- तर ते गाडीमध्ये, हो. गाडीमध्ये बैलगाडीमध्ये जायचे आणि त्या बैलगाडी- - चा प्रवास पण खूप खूप सुंदर होता हो हे बैलगाडीचा प्रवास आणि आता- अ. साधनं भरपूर निघाली. साधनं सुख सुुविधा. खूप निघाल्यात आता. हो खूप खूप म्हणजे काय? आणि सिटी- काही विचारायचं नाही. बॉम्बे सारख्या पाच पाच मिनिटाला रेल्वे आहेत.
हो. बरोबर. हो. आम्ही पण लहानपणी असंच जायचो ना? आजी आजी बाबांकडे जायच- -चो ना? तेव्हा ते म्हणजे बसनेच जायचो तिथे हं. बसमध्ये पण आमचे - फार हाल हाल व्हायचे. कारण एकदम कडक तापलेलं ऊन आणि- ते उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच हाल व्हायचे. आणि त्याच्यात ते रेक्झिनच हे असा- ते सीट असायचे बसमध्ये. त्याच्यावर बसायचं. खूपच गरम आणि ते काय तेव्हा- एसी बीसी असं काही नव्हतं. फॅन, एसी काहीच नव्हतं बस- असच कडक उन्हात तापलेल्या तसंच जायचंअस- मग स्टॅण्डवर थांबली ना बस? मग तिथून ए ना, तिकडे आमच्या - आजी आजोबांकडे जायला टांगा असायचा. टांग्यात जायचो आम्ही मग. ते खूप मजा यायची हं. तेव्हा मग आम्ही खूप वाट बघायचो त्या टांग्याची. खूप छान वाटायचं मग तो एक म्हणजे आठवणीत राहीला तो ती गोष्ट हा
त्या आत्ताच्या मुलांना पाहायला पण भेटत नाहीये घोडा टांगा हे ह्या गोष्टी नाही पण तो लहानपण म्हणजे तो काळ निसर्गाच्या मानाने पण खूप छान होता प्रदूषण नव्हतं ओ टांगा होता बैलगाडी होती बस कधी मधी होत्या पण निसर्ग चांग म्हणजे का वातावरण पर्यावरण चांगलं होतं आता तुम्ही सांगा गाड्या दूषित वातावरण झाले गाड्यांच्या धुराने गाड्यांच्या धुराने बस पहिलं आमच्या इकडे काय वायचं पहिले एक सकाळी एक सकाळी मुक्कामी, मुक्कामी एष्टी असायची एष्टी मुक्कामी
हा
ती संध्याकाळी सात, आठ वाजता मुक्कामी यायची आणि ती सकाळी सातला, सहाला, सहाला जायची घ म्हणजे सहाला गावा बाहेर पडायचे आणि दुपारची एक गाडीयची आणि संध्याकाळची एक मुक्कामी म्हणजे ह्या मोजक्या म्हणजे तीन ट्रिपा म्हणजे येणारी दुपारची संध्याकाळची एक येणारी आणि जाणारी अ दुपारी एक म यायची आणि लगेल रिटर्न जायची अश्या करत दोन गाड्या दोन बस आमच्या गावाला कंटिन्यू असायच्या पहिल्या लहानपणी आणि आता काय नाही आता बसचा पण प्रवास होतो पण अ म्हणजे आता ते याच्यामध्ये कस शहरामध्ये बस निघाल्यात त्या पूर्ण त्याच्यामध्ये एसी आहे इलेकट्रिक निघाले पूर्ण आता तर पेट्रोल, पेट्रोल पण टाकाव लागत त्या गाड्यांनी त्याच्यामध्ये ते चार्जिंग चार्जिंगच्या वगैरे गाड्या आहेत पण ठीक आहे, आहे चांगले म्हणजे नाही का प्रवास पण होतो आपला त्या मानाने म्हणजे स्वतःची गा की म्हणजे आ तसं जर विचार केला तर स्वतःची गाडी असु द्या जर आप आपलं बसने ज आपला पन्नास रुपयामध्ये वीस रुपयामध्ये प्रवास होत असेल आपला तर पेट्रोल घालायची काय गरज आहे आपल्याला पाचशे रुपये आपल्या स्वतःसाठी काय घायची गरज आहे आणि आपण एक भारतीय महाराष रेन नागरिक आहोत त्या मानाने म्हणजे नाही का फिरन व वगैरे हे इकड, तिकडे तर बसनी खूप सुंदर प्रवास होतो बसनी रेल्वे नी आणि हो आणि रेल्वेमध्ये मला तर आवडतं रेल्वेमध्ये ट्रीप करायला कुठे समजायचं बाहेर ठिकाण वगैरे गेलं तर आम्ही अस स्वतंत्र अ हे करत नाही आम्ही काय करतो मैत्रिणी, मैत्रिणी रेल्वे बुकींग कर रेल्वेच्या याच्यामध्ये तिकीट आपले सीट बुकिंग करायचे अ सीट तर बुकिंग करायचं आणि मस्त प्र जाऊन यायच
हो, हो, हो नाही मला पण आवडतं बरं का मला ना बसपे क्षा आम्हाला रेल्वेचाच प्रवास जास्त आवडतो कारण कसं कि अ रेल्वेचा जो ट्रॅक असतो तो शक्यतो असं शहराच्या बाहेरून काढलेला असतं बघा म्हणजे जेव्हा आपण प्रवास करतो ना त्यावेळी कस आजूबाजूला शेत दिसता निसर्ग दिस तो थंडगार हवा असते आणि ह ते त्याच्यामुळे ना असं म्हणजे क कधीच असं खराब वाटत नाही उलट एकदम खूप. मज्जा येते तिथे हा म त्यातच. अजून रिझर्वेशन आपलं असलं केलेलं तर जास्त छान मग आपली जागा कोणीच नाही हिस''--'' कावून घेऊत शकत नाही. त्यातलं त्यात अजून बसलं ना ट्रेन रे रेल्वेमध्ये कि अ ते वि ''--'' विकणारे येतात अधूनमधून. अ काय काय म्हणजे खाण्यापिण्याचे अ पदार्थ घेऊन येतात. पाण्या बटल आण कोल्ड्रं असत सगळ म्हणजे आप ''--'' पण असंच जरी आता बाहेर पडलो ना घरातून पाण्याची बॉटल सुद्धा नाही जरी घेतली ना. तर सगळी सगळी सोय होऊन जाते आपली. हा म्हणजे रेल्वेमध्ये खाण्यापिण्याच हा. जेवणाचं सगळं सगळी सोय होत असते तिथं. आणि आजूबाजूचे प्रवासी पण असतात त्याच्यात काही लहान मुलं असतात म अ न. किंवा आपल्या बरोबरची एखादी मुलगी बाई असते. त्यां त्यांच्याशी. ती ओळख होते आपली तेव्यातल्या तेवढ्यात. मग कसं असं छान सुखकर वाटतो तो प्रवास अस छानपैकी आपल्या गप्पाटप्पा. पा झाल्या नवीन ओळखी होतात हा हा.
नवीन परिचय प्रवासत हो आणि प्रवासामध्ये. अन ओळखी पण माणसं बोलून जातात छानशी मैत्री हो. ते महिलांशी मैत्री होते म्हणजे आपल्या जी बाजूला शिटा बसलेला आहे त्यांच्याशी चांगला परी ''--'' ते तो नाही का म्हणजे चार सहा तासाचा प्रवास असतो रेल्वेचा. त्याच्यामध्ये छान अ ओळख होऊन जाते आपली चार चार ते सहा तासामध्ये. हो ना हम्म हम्म.
आणि त्याच्यामुळे कसं आपल्याला पण एक छान वाटतं आनंद वाटतो. आपल्या कुटुंबाला जर घेऊन जात असल पण मात्र एका गोष्टीचं. मात्र अ फारच आपल्याला काळजी घ्यावी लागते बरं. की आपल्या बरोबरची म्हणजे आपण आपल्या फॅमिली बरोबर जात असलो तर सगळे बरोबर व्यवस''--'' तिथ वेळेत पोहोचण नंतर वर ते चढण रेल्वेमध्ये. एखाद जरी मागे राहून गेलं तर मग त्याच्या एवढी फ जीती. तिथ कोणतीच होत नाही. हाई का नाही हा म्हणजे आशी ना हा. असं ना बरं का आमची झालेली पाहिजे ती म्हणजे एक वेळा ना आम्ही. चाल होत अ ठिकाणी अस रेल्वेनी तर वडिलां ब ''--'' रोबर होत आणि मग वडील गेले तिकीट काढायला. ह रेल्वेच तर वडिलांच्या मागे मागे मी गेली मी खूप लहान होती तेव्हा. तर त्यांनी तिकीट. काढ मग मी त्यांच्या माग मागे लिली निघाली पण निघता निघता काय माहिती कसा माझा मार्ग चुकून गेला. आणि मग आपल्या शोधते इकडे तिकडे वडील नाही कोणी नाही कोणी नाही मग बा बसली रडत. तेवढ्यात मग वडील पण तिथे पोचले आई म. अजून भावंड होते माझे तर दिसत नाही दिसत नाही मग ते पण मला शोधत. ले बरोबर आणि मग. हा मग मला तेव्हा त्यांना बघितलं तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. आणि मग आलो आम्ही म्हणजे ही पण काळजी व स आपल्या सामानाची काळजी घ्यावी लागते. आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते.
हो हो हो. हा ते पण आहे आणि आपल्या बरोबर वृद्ध असल. तर त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. हा बरोबर आहे. नाहीतर वृद्ध जास्त असतील त्यांची पण काळजी घ्या. म्हणजे कुटुंबाला घेऊन जायचं म्हणलं तर पूर्ण सगळ्यांचाच विचार करून चालाव लागत. चला बोलून छान वाटल तुमच्याशी आणि असंच आप आपण बोलत राहूया. खूप सुंदर मला ना म्हणजे रेल्वेच्या प्रवासाबद्दल तुम्ही
हो. मला पण खूप छान वाटलं. तुमच्याशी बोलून असंच आपण बोलत अ बोलत बसू हा.
ठीक आहे. ओके धन्यवाद धन्यवाद.